हॅलो. हां बोल.
काय करायलास?
तुम्हाला काय बघतात चालले आता हो.
मी पण आताच स्टैंड वर आलोय. गेल ते माकड. पावने अकरा नाही तर अकराला. ते तर. ना का
काल तुला किती वेळा फोन करालतो सहाने.
काय ते
कोण म्हणले कॉल किती वेळ करातो तुला
प्रॅक्टिकल चालू होत ह
कोण खेळतातते का
ये मोरेसर होते
मोरेश्वरचं हांय
हा
महाल्या मॅडम कां आल्याकि नाही आजूणं आल्यानव
आल्यात कायं
मगं विचारले नाहीं कायं
कांय नाहीं
बोलत्या की नाहीं
बोलत्यांत की
मगं तुम्हीं त्याला आपल्या शिल्याईने तिकडच्या
हो तिकडच्या लावला
अ लेक्चर कुठ घेतांत मगं
लेक्चर आपलं पहिला एककड बीसीएच्या वर्गावर की
तिथंच फीरत आहे अजूंन पणं
होय मी तरं काल यांच्यावडीसर तिकडं हवं ना थर्ड इअर ला होतं कां वर्ग घेना होत का स्मार्ट क्लास रूमला
शंभरला ककड
तकडं
बसं भेटली कां नाहीं बस भेटली की नाहीं म्हणंल
तेचं की ते बसं नाहीं सगळं दिला आदय
आंलेअसंल अच्छा ताई
अ बसतांनी मगं जातोया
कुठं बस्तीसं
तु कुठं आहेस
मीऊत राणांत आता बस म्हण मी पणं चालूणार आता नता जाणारं
जाईन तसा
नाही ग सांगा तच्या वा जराो क नवीन असल तुम्हीत त झाला स्
थाम साणेताई बाहेर पडते वांग नंबर चालू असेल थांम फोन पा मणे स शिवा का सगळ व प्रयन कर का सभज ऐ कोणच्या्या आहे शिर सोलापूरिर सगोला मकर वेडा मार्गे सोलापूर पर्याय असंणार सेंद्रीय खत खांत खांत बुदांड म्हणजिपला टेरिस गार्डन यासाठी दर्जेलाज हॅलो.
बोल की.
हा बोला दा क ते स्टँड वर ऐकू येत नाही काय. ते सगळ माईक वर बोल का सोताम.
त्या सांदूडयला ते वय म्हटल्यावर, नाही म्हंटली असेल ती.
ह
घेऊन जाय ना.
हा हा मणल्या अव ही.
ते कॉलेजच मॅगझिन घेते ते.
कोण घेतलं.
अगं ते रिझल्ट सोबत ग.
द्याय लागलेत होय.
हा
माझा पण दिलं तुझा सोबत.
होय.
कसली वहीये. नेमकं काय हाय त्यात. बघितलीस काय?
अग तेच. की आपल्या कॉलेजच येत नाही का मॅगझिन. फोटो तेन असत्याग कॉलेजवाल्यांचे. हम्म.
आता आम्ही, ते घेऊन काय कररू म्हणाव.
बघकी, म्हणून ते नाही म्हटले असेल ना हीयला
व्हय तिला होत जवच असेलं ना लगेच.
ह त्याला म्हणून नगस. नाही त आणि म्हण सांगीतलीस का तिला लगेच.
फोन केली की म्हणणार फक्त. की शहानी तुला देत तुझ्याकडे देतो म्हणलेली. ह तन चितमस
हा.
तू आमची इथ राहतीस म्हणून तुझ्याकडे देतो म्हणलेली सामी. तीच्याकडन घेऊनयेस सांगितलेली. अर मला काय तिकडे ते कॉलेजमध्ये याय जमणार नाही म्हणून. मग तु का आणली कस चारु तिला फोन केली तर.
नाही. तसं नव विचारूस. ते सानी ना रिझल्ट दिले नाव तुझ्याकडं. आहे न व म्हणून विचार. असं विचार.
हा असं विचारते. चालते. तिला म्हणते सानीने मला कॉल केली ती. तुझ्याकड देतो म्हणून सांगे तेस की. सानीने मला कॉल केलती. तुज्याकडे देणार आहे म्हणून. तिच्याकडं घेऊन ये सांगितले. मी सांगतो. मग तुझ्याकडे दिला नाव. आता करून कधी कॉल करते कुणास ठाउक. मला परत.
हम्म.
तीने मला कॉल केलीच नाही परत. तीच्या मम्मीच्या फोन वर कॉल के हो मममीचं पण क ललीच नाही प
व्हय.
ह
आमचं पण, पसी काढून द्यायचंय आता. ह तथल्या तिथे काय घेतील फेसैने.
काय ते.
आम्हाला आणि पीसी ग.
हा हा.
हम्म त्याला आणि एकशे साठ रुपये घ्याला.
कशा पाहिजे कॉलेज त्याच कॉलेज मध्ये घे अगो बाई.
बग की
अवघड आहे काय नसत प्रत्येक हच्यात पैसे काढत बाई.
बकी
पैशाच झाडच लावायला पाहिजे आता
ह नाही पैसे थोडाच पाहिजे.
तर काय
हो तिथं काय पण आणायला गेलं की पैसेच मागतात.
करर का.
तुझी सई मी दीक्षा म्हणून केलय, काहीतरी काल तुझी काय सई आहे.
कुठं केलीस सही हिज वही मध्ये तिथं लायब्ररी
वई मध्ये पण आणि त्या आहे त्या पेज वर पण.
जाऊदे तिकडं मीळाल्याशी मतलब, आपल्याला कोण बघणार आहे जाऊदे सोड
परवा दिवशी श्रावणी आलती की बोललती तुझ्याबरोबर तवा तर तिकाणी आहे.
माहिती की परताच्या आधी पण. हो. युनिव्हर्सिटीला आपण होती का नाही अंकी म्हणजे मी आयेशी कॉल केतो. ऐशली कॉल केतो ग मी मग त युनिव्हर्सिटीत होती. नाही मध्ये ज्यास् सग तेव्हा पण बोल तेव्हा पण बोललेली.
होय
ठीक काय करत अस घ चार आते. काही ग नाही अं होत दघ पण तेत.
तुझं ते हचा टास्कच आलं का नाही आलं अजून.
काम होत. आला आलं परत आलं किथ.
आणि तिने म्हटलं ती वीस तारखेपर्यंत कम्प्लीट करा.
पुढ विसलेला. होय होय कराय पाहिजे, कंप्लीट तेच म्हणून तुला काव काव कराल त झाला. म्हणजे पंधरा कं्प्लीट आहेत ग.
आणि वी हा हा आणि वीस आल्यातय
ण मुंद का आहे
मग पंधरा याला पाहिजेतनी
की मग परत पंचवीस दाखवते हा बोल
मग तुझ पंधराला म्हणजा आणि कस काय वीस वीस दाखवालंय
अगं तीस य आहेतत ग टोटल टास्क असा न
हा मग तेच का आता त पंधरा झालात ना वा.
हां पंधरा झालंत मग आता आणि. पंधराचं वीस झालं कप्लीट मध्ये का पंचवीस जा पुड. म्हणजे झालं की मध्ये पाच पाच म वाढाले का माझ्यावर.
हा अस आहे. मला ना आणि काय तर डायरेक्ट सर्स जय वाट. थांब परत लावतो
नाही नाही.